हॅलो बोल कार
कुठे गेला
अरे झोपलो होतो आता म्हटलं लावा करत का फोन त फोन लाव म्हंटलं मग तू कॉल के जो पडलं होत तुझं आठवण आली म्हटलं काय तुला गेला काय गेला
काही असतं तर पण हाल झाले बाबा आज आज लय हाल झाले आज लांब गेलतो मी गावाला ना
हा
तर डायरेक्ट दोन तास गाडीवर होतो बसलेलो.
बापरे दोन तास गाडीवर होता डायरेक्ट
हो संभाजीनगरची तिकडे पुढे घालतो वाळूजकडे आपली पाहुण्या राहतात ना तिकडं
हा पाहणे कड तिकडं हा
तर तिकडे गेल मी
अ का कोण कोण गेलं होत?
ह तिकडे गेल तू पाहुण्यांनी तर तिकडं मी तुषार गेल तो आम्ही दोघं
अच्छा
हा तिकडे पण भरपूर हे होते लय अवकळ झाली आमची तिकडे गेलो तर
हा का काय आकळ झाली?
का आम्ही गेलो इकडुन हा भरपूर पाऊस पडला पावसामुळेच आवकाळ झाली आमची
हा का
तिकडं पुरे गाल्ल्या वाहतो त्या आम्हाला पणो थाबत थांबत गेलो आम्ही आमच्याकडे काहीच नव्हतो. छत्री नाही काही नाही
मोटरसायकल ला होते.
हा मोटर सायकलवर होतो
पूर्ण सिटीपलीकड जावं लागतं तिकडं लय अवघड न कर नाक साईडनंतर मिनिस्ट्री कॅम्प जवळून जाव लागतं
हा
हम्म
त्यात पण तीट पेट्रोल संपूण गेलत आमचं रस्त्यात.
अ रे मत लय अवघड झाले असेल रे. हे अस इतक दूर प्रवास करायचा असला ना मग शक्यतो पेट्रोल राहू द्यायचं गाडीमध्ये. एक दोन लिटर शिल्लक किंवा
नाही पेट्रोल होत आमच्या गाडीत आम्ही काय केलं माहिती का
हम्म.
त आम्ही एकूण गेलो ना एकूण सोंगी वरून फुलंब्री कडून गेलो ना आम्ही
हा हा.
आम्हाला नाश्ता करत होतो आम्ही जेवण नव्हतो करल आम्ही इकड थबलो होतो.
अच्छा थांबले होते का.
त तिटच कोण तरी पेट्रोल काढलं वाटतं
अच्छा पेट्रोल काढून घेतली.
मी इट सॉगी मधी बर का
हम्म हम्म.
सांगी मध्ये मी बर तीनशेच पेट्रोल टाकून गेलतो
सांगली मध्ये तीनशेच पेट्रोल टाकलं होत.
हा.
बापरे भरपूर पे
आउन तिकडं मग तिकडे गेलो तिकडे ते जाटवाड हे आपलं जाटवाडा म्हणतो ते माहिती ये का तुला? ते कोणतरी गाव ये पहा तिकडं. ते नाही का ते फुलंब्रीच कुठं कोणत गावे ते.
ते हे चौका.
चौका हा चौकेस ते पेट्रोल पंप माहिती आहे का.
हम्म.
त्याच्या पण तीन किलोमीटर माग आटपलं आमचं.
अच्छा इथ तीन किलोमीटरच्या माग.
तर मग आम्ही ढकलत ढकलत गाडी नेली तिकडं.
हा मग तिथे ते एच पी पेट्रोल पंप ये डाव्या हाताला तिथे पेट्रोल टाकलं होतं का.
हा मग तिथं पेट्रॉल टाकलं आणि तेच आम्ही डायरेक्ट संभाजीनगरला कुठे गेलो माहितीये का त्या हे आपलं हे का टी पॉईंट पाशी.
हम्म.
तिकडे गेलो तिकडे इतक्या जोरात पाऊस आला ना
म बाऊस हे संभाजीनगरला जास्त पाऊस ये य इकड खेड्याकड खेडेपाड्यांकडे पाोसेस कमी होतय इकड तर आज आला होत आता नॉर्मली पाऊस पडला होता बघ आता
तिकडं भरपूर पाऊस होता डायरेक्ट.
हा का ति भरपूर पोहोचालय. इकडे काही विशेष नाही पाऊस एवढ.
हा.
हम्म बाकी मग पाहुण्याकडे थांबलं होत काय.
हा पाहुन इकडे गेल तो.
मला. हं. सरी ह
ह
हम्. ह अा हन
हॅलो?
अरे बोलना.
ती फोनची रेंज, ती फोनची रेंज गेल ती माझ्या.
हा हा काय सांगात होता?
मी तुला हे सांगत होतो, आम्ही तिकडे निघाल तो तिकड लई पाऊस ये म्हणलं.
हा तेे.
इकड पाऊसच नई, तिकड लई पाऊस ये.
हाना इकडे पाऊसच नहीं यार.
तिकडे इतका पाऊस ये, डायरेक्ट नुसत्या गल्ल्या वाहत होत्या.
इकडे पाउसामुळे सगळे लोक वाढ बघताय, पण काय सगळ्यांची माल खराब होताय शेतीचे. लईच अवघड चालूये.
तिकडच मग सिटी मध्येच लई पाऊस ये बघत इकड काय इकडं. जिकडं पाहिजे, तिकड नई.
हा ना यार जिकडे पाऊस पाहिजे, तिकडे पाऊस पडा ना.
काही करू शकन नाही, हम्म त्याला. कोण काय शकत नई मग.
हा आपण नइ करू शकत. बाकी काय चालाय मग अजून?
काय नई बस.
घरीच होता, मग आज तिकडे जाऊन आला वाटतं संभाजीनगर.
तिकडून आलो, मग मला रनिंग ला जायचं त मग काहीच गेलो मी. हो
्छच् हा काय, बर मग उद्या जाणार ये का?
हा सकाळी जाणार ये मी लवकर आम्ही पोरं. सांगवी पर्यंत जाणार ये आम्ही डायरेक्ट.
बरबर ठीक ठीक, फोन कर मग सकाळी सहाला
ओके.